हॅलो! हॅलो!
हा बोला म्हटलं.
हॅलो!
आवाज नाही येऊ राहिला का? हॅलो!
हॅलो!
हॅलो! हॅलो!
हॅलो!
आवाज नाही येत आहे का? आवाज आवाज.
हावाज तम्हा काव आहे.
हम्म एतय ना!
तिकडचा आवाज येतय का.
इकडे मला कमी राला
काऊन.
आवाज कमी येत आहे तुमचा.
नाही मी तर जोराने बोलू लागलो.
हम्म बारीक आल्यासारख्या बारीक आल्यासारखे
तो आला आवाज नाही मले.
माझा आवाज नाही येत आहे काहीतरी इश्यू असेल मग, थांबा जश दोन मिनिटवर
तु आला आवाज नाही येऊ राहिला.
हॅलो! हॅलो! आता येत आहे.
हो येते येते,
हां बोला मग आता,
हा होरग जेवमु.
नाही जेवण व्हायचं आहे. इकडे आलून मी गावाला सासरवाडी, सासरवाडी
बा काय म्हते पोरच बेत,
तब्येत बरी आहेेत आता ते, चला चौदा दिवसाचा ट्रीटमेंट दिलेला आहे. चौदा दिवसाचा ट्रीटमेंट दिलं दिले आता. हम्म चौदा दिवस दोन दिवस त्याला ते थोडस पावसामुळे हे झालं आता गरमी होते.
हो हे आता पावसामुळे ते सर्दी, खोकले चालूच राहि
सर्दी खोकल्याच नाहीे त्या तेवढं टेन्शन घेत नाहीण सर्दी खोकल्याच पण ते जखम झाली त्याच्या हाता
जखम अरे काय लागल काय माहित ह काय मग ते शाळा चालू होती का नाही
शाळा चालू होती ना
शाळा चालू होती का? दुपारून गेला काय?
हो पाच वाजता.
ते लॅपटॉप कोणाला पाहिजे होत?
मित्रचं हाय आपले
असं मग लॅपटॉप तर मले पाहिजे होत घेतलं वाटते का नव्याने हजारां काहीतरी ते ते आमच्या शाळवाज पुरली
तसं का तेवढं महाग नाही पाहिजे गरीब आहे पोरगं
साठी पाहिजे ना मग ते हेच घ्या डेक्स्टॉप डायरेक्ट कम्पुटर हो ते तर वीस हजार बस बजट आहे क नी
हम्म हो
वीस हजारात बसती ते
वीस हजारात नाही पाहिजे आपल्याला दहा बारा हजारात पाहिजे.
मग शेकडून भेटते ना ते सहा, दहा, बारा हजार ते बसू शकते म्हणा.
दहा, बारा हजार तर पाहिजे सेतू भेटला त्या गरीब आहे परग
हो हो बरोबर आहे.
हम् हम
ते तुझ काम चालू केेला का मग
हो इथं दारवेला भेटला त्याला दरव्याली बी नाही म्हणा खेड्यात भेटला तले. हो आरनी रोडोर गाव आहे.
हो हो आर् रडवर तुम्ही गेलो राज कोणतं गाव आहे
अ अलिगडचं पहिलंच गाव आहे.
श ते काय एखद नाव सांग बरं
तुम्ही जिथं गेल ते ते लोणी हो ना
हो
हम्म हे गाव पहिल्याच नंबरचं आहे. म्हणजे गाव दारवेली वाट्याचेच आहे.
हो लागूनच आहे मग जवळच आहे दीदी हा
त शेतू य त हो ते दार
ह उद्या म्ह जाला ते जराली पारवी आली
म मग मगन पारव
तस माझ ते आर्डर जे हग न मली
हम
त्याच्यावरती कालावधी टाकला नाही फक्त दोन हजार सतरा ते पर्यंत पाहिजे ना तिथी ते टाकलंच नाही त्याना तर ते त्यांना इश्यू आला आम्ही दोघच जण आहो
दोघजना
फटलाच टकून वाजलं वाटलं फटलाच
दोघं जण आह होत त्यामुळे जरा असं कसं अं हा ते काही याचीकेत नाही आपण याचीकेत आहोत हा त्यामुळे जरा तेऊ हं हॅलो
तुमच लागते ना म्हटलं
हो ते लागायला पाहिजे पण त्यान म ते अट ठेवली ना
पारवा दवड आहे शेलूपेक्षा
हो नाही नाही फारवा म्हणजे तिथून आण लागते हेडमास्तर पहिली त्या शाळेवर होतो राघू हा तिथून आणाया लागते
फायदा काही अडचण आली तर सांग द सरपंच आहे आपल्या मोगनचा मोगन पार
नाही तिची काय नाहीय अडचण नाही येत ते आपले तागेसर आहेत ना
होऊन जाते
हो तायले सर आहेत होऊन जाते जेवणेबिवन झालं का नाही बाहा काय चिकन हो तुवा काबून सोडला बरं
दिलं सोडून
तू गमंत म्हणत मटण खात नाही असं नाही खाता ते नाही खात हा कोण एकतात जीऊ लागला का
सर्वदा
असं का जेवढं तू कसं काय बोलला मा दहा मिनिट बोलाय लागतं र
आता तुम्ही लावलास तर काय करा रोज रोज रोज रोज सांगून मी आता काय सांगू रोज रोज
मला तर ते आता लोणीवाल्याचा फोन आलता म कट केला हे पहिजे टाइमिंग व्हायचा
हम्म
अध्यक्ष आला पहिले
मला आता जॉईंट करून घ्या कुठं भी देवा
नाही नाही तिकडेच तिकडेच होत म्हणे करतो म्हणे ते हे सेलूले झाला तर मग तर टेन्शनच नाही का वीस किलोमीटर न वाचतो मग आपण उद्या दावतो अन् ते करून आणतो
आडचण गेली तर फोन करा सरपंच्याच्यावर
हो पाहू ना
तब्येती चांगल्या आहे ना सर्वच्या
तब्येत बाळातच होत तर त्याले ते दाखवायचं होत
हॅलो काय बाकी म सांगल काय विशेष
विशेष काय नही
का इकडे आहे कोणता कॉल आहे कॉल आहे तुमचा वाला हे ते झिरो झिरो दाखवले काय कॉल ते
झिरो झिरो ते कटले होते ना त्याच काही घेणं देणं ते नाही ते मोजत नाही मोजत नाही ते ते नाही मोजत
ह आता हे दोनच कॉल आहे आपले त्यारोजचा आणि आजचा साक्ष
हम्म
तरी मी म्याकणी मा घरचा मोबाईल अटॅच केला गेले पण ते आता समजा बॅलन्स नाही ना त्यामुळे त्यामुळे हा
नवीन अटॅच होत नाही
हा हो ना ते झिरोच दाखवते
हो
तिथ लावला ते उचलला की ते झिरोच देते डायरेक्ट तेच कराम दीदी
अटयाच नही होउ राहिले ना आता
बरं काउंन बरत आहे ना त्या बंद केला वाटत ते कार्यक्रम मग हे दोनच आहे आपले मग आता कुणाला लावताय
नंबोरे नाही का वाशिमचा
हा.
तेरा नयचट.
हो अंबोर हा अंबोरे हा निमलट हेेत नाही नाही. त नाही आपल्या.
बन मा भाऊ आहे ना लहानतेनी.
त्याला विचारा लागते.
दादा है ना दादा. दादा आहे नाहीच्या दादाला लावा ना.
ते ते आहे का. आता ते काय पेशंट सोडून बोलणार आहे आपल्याला तेग कटायल मग ते ब काय दहा मिनट. दहा मिनिट बोलतो म्हणून पहिले लावा लागणार फोन करतो बस नाही कसं काय.
पाह रे.
ह बोलते पण आता दहा मिन. बर पाहि ना.
हम्म.
येत आता आपला चौताच कॉल शेवटचा कॉल आता याल पैाना. दाखवला पाहिजे काय पैसा जायच्या.
जे झिरो झाला ना ते झिरो.
नाही पण दोन कॉल झाले दोन कॉल देत भेटून.
ह झिरो झाधलेले पकडत नाही. पाची कॉल करा लागतही मला पहिले.
मग आता दोन झाले आपले.
हम्म अचछा पाच वाजे.
तू आले किती झाले.
मायकधलं.
हे दुसरा आहे ना.
एकाा दुसरा इंग कमी होन.
नाही मग चला इनकमिंग झाले दोन्ही बिन नाही नाही. इनकमिंग दो्ही झालोला इन्कमंग माले मॅच के त्या दिवशी मॅच केलत ना.
इनकमिंग मजत नाही ह आउट गोईंग मजते.
हो ना मग आता आउट गोईंग आप आपलीच. ल ना ते मले. ते शाळेचे आले का घ ऍडमिशन वगैरे म्हण हं. आले नाही मी मी. मी जात उद्या विीठवलेले. पोरीस ऍडमिशन घेत होती ती तिस वेळा हंगा. तिसराळा जिल्हा परिषद. कंगीशवा ते.
एक नंबर.
हो एक नंबर आहे आता ते कारण आपण या वेळेस नाही घेतलं तर पुढच्या वर्षी गर्दी. साखर्या सारख कार्य मग ते लग्े लावं लागेडमिशन साठी. हो मस्के माराव लागेल आता घेतलं म्हणजे काय टेन्शन नाही राह. ह नाही ते म्हणून. पाहि तू उद्या हो पीएम श्री आहे ना.
खपत कर के ईमानदारी न.
का बाकी मग आणखी सांगन.
एक मिनिट राहिला का.
हो म्हणूनलं एक मिनिट राहायला एक मिनिट राहिला की डायरेक्ट कट.
हो मग मी जेवन करतो.
जेव्हाातच एक तो आणखी पसलाच नाही का हो म्हणजे मग ते म्हणजे यक यक घास ह कवा यायचं.
उद्या उद्या
उद्या ये हा उद्या बुधवार आहे. उद्या सकाळी येशील ना मग शाळेवरच एकटाच यायचं.
नाही नाही फॅमिली सोबत
कर्म कर
करा म तुम्ही करा.